हॅलो.
हॅलो, हा नमस्कार.
हा.
बाकी कसं.
आवाज आवाज कमी येतयं बोला हा हा.
हा ह म्हटलं मुलांचे वगैरे झाले शाळा चालू तुमच्या. मूल मोठी शाळेत जाणारी आहेत.
अ नाही कॉलेजचा आहे छोटा हा मोठा हा जॉब करतोयं. ह आणि त्याच पण छोट्याच कॉलेज चालू झालंय हा हा.
आणि मुलगी शिकते कॉलेजला. पण हा आता माझ्या आ - आ चालू आहे सुट्टी चालू आहे म्हणजे
हा हा हा. अ माझा मुलगा मोठा जर्मनीत एम. एस. झाले सजेस्ट तर जाॅब. लागलयं त्याला आणि छोटा बी सी ए करतोय पुण्यामध्ये.
अच्छा ओके माझं.
हॅलो. हॅलो. आवाज हॅलो. आवाज येत नाही व्यवस्थितं हॅलो. हॅलो आवाज येतय तुम्हाला, हॅलो? हॅलो?